हा हो हो हा. येतोय माझा येतय का आवाज?
हो येतोय तुमचा पण.
हो कस आहात तुम्ही?
काही नाही मजेत
ज आमचं काही नाही रोजच च आपलं कामाचं
हा ना काही तुम्ही घर घरूनच काही काम करता? का
हा. अजून मी एक करते घरूनच-, जिओच आहे ना जिओ जिओमध्ये करते
अच्छा हा हा काही काही ना काही करत राहिलं पाहिजे हो रिकामा बसण्या पेक्षा.
तेच तर बाहेर जायला पण मुलं छोटे काही जमत नाही काही नाही जॉब चा टायमिंग एवढा असतं एवढा वेळ असतो एवढा वेळ बाहेर जायचं म्हटल्यावर अवघड आहे ना मग घरी पण मुलांजवळ कोणी नाही सांभळायला त्यामुळे मग काही बाहेर जात नाही म मिस्टर म्हणतात हो करायला पाहिजे रिकाम नाहीच बसला पाहिजे कसंआहे माणूस आहे ना गुंतलेला राहतं कामामध्ये कधी पण आणि गुंतलेल चांगले अस नाही का रिकाम बसायचा इकडे तिकडे वेळ वाया घालवत शैतानाच घर बरोब नाही खरंच आहे डोक्यात हे किती पण रहा म्हणजे शिकलेला अस द्या न शिक लल्या असू द्या रिक् काम बस तर डोक्यात काही ना काही विचार येणारच काही ना काही माणूस उद्योग करतस बरोबर आहे की नाही?
चांगलंच आहे ते
हम्म.
ह्म्म बाकी मग तुमच्या मुलांची शाळा चालू झाली?
हो हो चालू झाले आता एकाचे चालू झाले एकाचे आता मंडे पासून चालू होते.
हा म आता तुम्हाला शांतता असेल.
शांतता कसली शांतता चालूच राहत पण असं वाटत होतं त्या सुट्ट्यांमध्ये कधी एकदाची ती स्क शाळा भरेल कधी मुलं शाळेत जातील एव्हडे त्रास द्याय चे घरी एवढे
हा ना त्यांच्या वयच असतं ते मस्ती करतात खेळतात.
मस्ती करायचे इतके मस्ती करायचे आता काहीतरीच दिवस भर काम काम काम पण पुरायचं आणि हे नको जेवयला ते नको हे दे ते दे सारखं चालू असायचं हम्म आत आता कुठे स्कूल भरली तर आता ते करमत नव्हतं मला एक दोन दिवस ते स्कूल शाळेत जायला लागले तर
हा.
हम्म सवय लागून गेली ती त्यांचं घर म्हणजे असं ग आवाज रहायचा ना दिवसभर भरलेलं भरलेलं वाटाय च त्यामुळे ह तुमचे मुलं वगैरे जातात कस
नाही मला नाहीयेत
अच्छा अच्छा सॉरी
हा नाही काही नाही काही हा आमच आत्ताच दोन तीन वर्ष झाले
समजलच नाही म्हटलं नवीनच लग्न झालेलं आहे असं वाटलं मला ते बोलण्या वरून छान आहेत जाऊद्या आनंद हा जगून घ्यायचं मग एक हा एकदा मुलं झाले ना अवघड असत मग सगळ काही
हम्म तेच ना सगळं त्यांच्यावरच लक्ष राहत द्यावं लागत त्यांच्यावरतीच सगळं लक्ष लक्ष आपल्याला आपल्या मनासारखं काही
काहीच काहीच करता येत नाही काही असलं ना मग पुढे पहिला प्रश्न उभरतो मुलं कुठ जायचं असलं ना मग मुले
आणि परत मग म मी जॉबला पण जाते मग ते लगेच लगेच नाही एवढं सांभाळायचं वगैरे नाही होत
सांभाळायचं नाही होत लगेच लगेच म्हटल्या नंतर ना मग आपलं पण सगळं म्हणजे ते दिनचर्या म्हणतो आपण ते सगळ
हा तेच ना ते सगळं नाही हा तेच ना सगळं नाही सांभाळलं जात काहीतरी एक सोडावं लागतं मग
सोडाव लागत मग बहुतेक ठिकाणी बघितलेल अस काही घरचे लोक खूपच असे विचित्र असतात नाही का नाही मग मुलं झाले मग काहीत नोकरी काही करायचे नाही मग ते मुलं सांभाळायचे असं तसं खूप विचित्र प्रकार बघायला मिळत
हो ना पण मग शहरात राहणं म्हणजे दोघं कमवतील तर चांगल आहे व्यवस्थित आहे एकावर नाही भागत ते मग एकावर फक्त मग आपण खाऊन पिऊन दोघ आहोत सोबत दुसरं काही आपली प्रगती नाही. आणि जर आपली हऊस माऊस करायची - ते राहिले तर, दुसऱ्या पण कमवायलाच पाहिजे मग.
सगळ्या गोष्टी होत- बरोबर आहे. आणि माझ तर म- मला तर वाटतंय ना प्रत्येक स्त्रीने ना स्वतःचे ना दोन पैसे तरी - पाहिजे, म्हणजे स्वतः- कमवलंच पाहिजे ते. कोणावर आहे ना असं- काय म्हणतात?
अवलंबून नाही.
अवलंबून नाही राहिला पाहिजे कोणा वर - दुसऱ्यावर म्हणजे असे उपेग मागाय- ची वेळ नाही आले - पाहिजे की द्या मला, एवढ द्या, मला तेवढ, किती सांगू का किती ही नवरा - श्रीमंत राव किंवा- किती घरचे खूप नाहीरहू शक - शेवटी ती फिकार पण असतच त्या - बाईला घरातल्या बाईला.
पचरा वयच लागता.
ताक ते- द्या एवढे, द्या तेवढे,
आईवडिलांच्या घरी राहतो. हा! आईवडिलांच्या घरी राहतो तोपर्यंत आपण त्यां- जबाबदारी असतो. आणि आईवडलांंच असं काही राहात - न ते आपल्याला देतात. आणि ते कधी विचारत पण नाही की तुला कशाला लागतय काबर लागतय. इथं एक एक रुपयाचा हिशोब द्यायचा.
बर तोच - विषय असतो शेवटी आपलय म्ह- ात ना आई वडील ते आई वडीलच असतात कोणी कोणाच नसत नाते गोते नंतर तयार होत- पात शेवटी ज्याच जमल जे नशिबाचे असेल चांगलं त्याच होतं. नाही तर बहूतेक क लोक बघितलेले असं नाही काही खरं नाही, आजच्या दूनयेत तर काहीच खरं नाही.
तेच ना, आणि कधी कोणता टाईम कसा येईल त्याच्यापेक्षा मग स्त्री स्वतःच्या पायावर उभ आसली की कसा पण टाईम येवू दे तर
हो हो सक्षम असते, आणि कस आहे दोन पैसे तर कमवत आसली नसली तर म्हणजे कोणता कोणती पण वेळ येऊदे ती मुलांच्या सूनांच्या कांमध्ये कि स्वतावर पण कोणती वेळ ती आत्मविश्वास असतो तिच्यामध्ये नाही मी करू शकते, मी कमवू शकते मग ते कसं असतं घ आईवडील म्हणतात तुझं लग्न करून दिला तुझं ते घर सासरचे लोक म्हणतात तुझं ते घर त तिला घरच नसत, बघायला गेला तर तिला घरच नसत. कुठे म्हणजे काही स्त्रियांची खूप काही खूप वाईट परिस्थिती आहे. म्हणजे खूप खू काही सहन करतात, ते त्यांना म्हणजे वि म्हणजे त्यांना आसराच नाही ना
तेच ना हां तेच ना त्याच्यापेक्षा तर मला अस वाटत जर मुलीं गी झाली ना तिच्या लग्नाची चिंता, हुंड्याची चिंता करण्यापेक्षा ते सगळं काही शिक्षणाला लावलं ना तर ते चांगलंच हे. हां.
पण ना मन लावून शिकलं पाहिजे आजचे दुणयेत हे असं वातावरण चालूय ना ते पण एक विचित्र
हो ना. ते पण आईवडील म्हणूनच
घाबर घाबरतात. म्हणजे ये ना अ हे बोलायला गेलं ना तर आईवडिलांची पण ह्या गोष्टीमध्ये काही चूक नाहीये कारण वातावरणच अशा प्रकारच तयार झालेलं आहे का म्हणजे त्यांना दोघं कोणत्या साईडने चालावं ते समजत नाही त्यांना
मग याच्यात एकच गोष्ट म्हणजे ज्याच्यावरती आई वडिलांनी चांगले संस्कार केलेत तोच व्यक्ती या भासागरमध्ये वितारू शकते
तरू शकतो आणि या स्पर्धेच्या स्पर्धेच्या दुनियामध्येध्ये संस्कारच महत्त् आणि खूप मज खूप मोठी स्पर्धा आहे आता हे आणि ह्या दुनियामध्ये ना या स्पर्धेमध्ये फक्त संस्कारच कामाचे मला तरी वाटतं ज्या घरामध्ये चांगले संस् अरे, चांगली शिस्त आहे. किंवा काही गोष्टीचा अभावये म्हणजे बघा मुलं कोणती मुलं शिकतात ज्या मुलांना हाय ना कोणत्या गोष्टी मिळत नाय वेळेवर त्यांना त्या गोष्टीची जाणीव असते. ह ती मुलं ये ना शिकतात त्यांना माहिती ना आपल्याना ह मिळत नाही आपल्याना मिळण्यासाठी काहीतरी करावं लागे ल आणि त्यांना ना आई वडिलांची अ चिंता लागते म्हणजे की ते आप आपले आईवडील हाल काढतात हे ते म्हणजे बोलायला गेलं तर गरीबा घरचे मुलं खरंच शिकतात. त्यांना जाणीव असते. प्रत्येक गोष्टीची तस तुम्ही घरांमध्ये बघा सगळे मिळत मुलांना त्यांना काहीच नाही असं त्यांना कोणत्या गोष्टीच ख खाण पिण्यापासून जी ती सगळ्या काही वस्तू त्यांच्या सुख सोयी सगळ मिळतात त्यांना त्याच्यामुळ कोणत्या गोष्ट ष्टीचं त्यांना काही वाटतच नाही ना किंमतच नाय आई बाप सुद्धा किंमत नाही त्यांना की कोणासाठी करता किंवा कशासाठी
हो ना एवढं राबराब राबतात थकतात ते पण हं
खूप अवघड परिस्थिती ये.
तेच ना
सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळे त्यांना किंमत नसते ना त्याच्यामुळे हा विषय सगळा काही मग काही शिकत नाही काय नायी.
अन आपल्या वेळेस तर किती राहायचं? आमचं तर म्हणजे एकच ध्येय होतं अ जेव्हा मी दहावीला होते तेव्हा तर माझ्या पप्पांनी अट ठेवली होती की, टक्के चांगले पडतील तरच पुढे शिक्ष कवणार नाही तर लग्न करून टाकू. म्हणजे मुळात
टाकू पण मग त्यांनी धाक धाक दाखवायचे कारण धाक का दाखवायचे त्यांना माहीती आहे ये दहावीला जर चांगले टक्के पडले. त आपली मुलगी पुढे जाऊन चांगलं करेन म्हणजे चांगलं शिक केल चांगली नोक मिळेल बुआ तिच्या आयुष्यात ती चांगली सुख की राईल निदान तीच्या पायावर दोन अ पायावर उभी राहिल दोन पैसे कमवून
तेच ना आ आणि मला पण म्हणजे त्यांचं एवढं हे वाटायचं म पास झाल्यानंतर तर मला त्यांनी गाडी पण घेऊन दिली होती. पण मी आणि त्यावेळेस गव्हर्मेंटन मुलींसाठी पाच फ्री केली होती तर मग मी ती गाडी ना जाता आपल एसटी बस प्रवास करायची मग किंवाच माझ्या पप्पांना अजून पेट्रोलचा खर्च मला द्याव लागेल त्याच्यापेक्षा मग नको मी बस नेच जाईल.
बघा बरं ह्या गोष्टी किती मग आत्ताच्या मुलं नाही समजून घेत ह्यात काही गोष्टी आपल्याना आताचा नाय मला पाहिजे एवढं हे असं पाहिजे ते
नाही तेव्हा ह रिक्षाचे पण पैसे राहायचे रिक्षाचे पण पैसे द्यायचे तर अ मैत्रीण असाय सोबत कि जाऊ ते बोलत बोलत निघून जाऊ एक दोन किलोमीटर तर आहे ते पैसे हो उद्या कामात येतील असं नव्हतं की परिस्थिती नव्हती पण मला असं हे वाटायचं की माझ्या पप्पांना मला रोजच पैसे द्यावे लागतात असं ही
बर वाईट वाटत आपण आपलं आपण काय विचार करायचं कि किती कष्ट करत हा किती काम करतात त्यांच्या हाल आपल्याना बघवत नाही ना
तेच ना मी त्यांना मग हा डिप्लोमा पर्यंत त्यांनी माझा खर्च वगैरे क केिला मी डिप्लोमा पास झाल्यानंत तर माझेच अ शिक्षक होते त्यांच्या कडून मला एका ठिकाणी अशी ही भेटली संधी भेटली छोटा मोठ जॉब करण्याची तर मी तो जॉब जेव्हा करायला लागली तर जोपर्यंत माझी इंजिनिअरिंग झाली तोपर्यंत मग मी स्व ची फी स्तः भरत गेली
अरे वा बघा हे किती महत्वाचं आहे ह्या गोष्टी तेव्हा समजल्यात आता तुम्ही आता आयुष्यामध्ये किती पण मोठं संकट आलं किंवा कोणत्या पण गोष्टी आल्या तर तुम्ही म्हणजे कुठेच मागे जगमगता तुम्ही सगळ सहज समोरे जाल सगळ्या गोष्टी
ह तेच ना
हा
हे असं आजच्या पण पोर
समजून घेतलं पाहिजे आणि केलं पाहिजे तरच आयुष्या त्यांचं कुठेतरी टिकव ला गे नाहीतर दुनियात खूप अवघड आजकाल पुढे पुढच्या पिढीसाठी तर खूप पाऊकडे त्यांनी आतापासूनच सगळ्यात चांगल्या सय लावल्या पाहिजे
हो ना बघा आपलं बोलत बोलत केवढा टाईम होऊन गेला कळलं पण नाही च हो करेल मी तुम्हाला अजून
हो हो चालेल चालेल ठीक हो